हॅलो!
हा हॅलो येतो आवाज?
हा एतोय बोला.
अजून, जेवण वगैरे झालं?
हा जेवन वगैरे झालं ना.
हम्म
तुमचं झालं.
माझं काय जेवण, आम्ही आज ते बनवलंय. अ जे आपले भुट्टे असतात ना भुट्टेचे भजी. पाऊस येत होता म्हणून हा कॉनचे कॉन- हा, स्वीटकॉर्न चे बनवले तर, ते सगळ्यांना खाऊ घातले. मला काय की, खास काही इच्छा नव्हती. तर थोडेसे खाल्ले. मी थोडस हम्म....
मग... बाकी काय म्हणता.
बाकी काय पाऊस खू पालायथं सकाळी. वादळी पाऊस सकाळी. सकाळी पोरना स्कूलमध्ये पाठवण्याच्या टाइम. म म्हणजे, असा की कंटीन. आहे ना. तेच तर सकाळी आला. खूप खतडाकेचाार आणि नंतर तर पूर्ण तशी कडक पऊर्ण आला. एकदम
नाही. इकडे अजून नाही. पाऊसच चालू
तिकडे चालू आहे. ना हा मम्मीशी पण बोललं झालं. हो, तर मम्मी म्ह पाऊस चालूच आहे म्हणे. शाळेत स्कूल वगैरे, शाळेला पण सुट होते शाद मुलांना ना.
हम्म... रस्ताच नाही. यायला जायला तर, कुठून
नाही, आमच्या पण शाळेमध्ये पाणी वगैरे, ग्राउंडमध्ये पूर्ण पाणी पाणी झालं होत. पण, नंतर उन आलं. तर सगळं झालं व्यवस्थित. आता, परत शक्यता म्हणत. उद्या, सकाळी यायची.
नाही, इकडं त सत्ताईस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे.
ह आहे. इकड पण म्हणताय, पण इकड कसं आहे. आता रात्रीमध्येध्ये येतो. रात्रभर पाऊस येतो. सकाळी उघडतो, आणि सकाळी येतानाात. उघडतो. इकड आपलं तिकड कस कंटिन्यू पाऊस चालतो.
सकाळ, संध्याकाळ, दुपार, ह
ळा लागला का, पण आधी अस असायचा गोटी, नाशिकला गोटीला आम्ही लहान होतो. ना तेव्हा, म्हणजे पाऊस पावसाळ्या मधलं म्हणजे? पावसा, पाऊसच पाऊस. अ.... म्हणजे? तुम्हाला रेनकोट आवश्यक आहे. प पावसाळी चप्पल आवश्यक तुम्हाला.
माहितीय का एक वर्ष एक वर्ष काय झालं होत. गुरुपौर्णिमाच होती, जुलै महिन्यामध्ये दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ही आणि माझ्या लहान का कोणचा मोठा मुलगा. मी आणि माझा भाऊ, आम्ही तिघच जण बर का, आणि गडावर जायचं होत. तर, आम्ही निघालो वगैरे आणि आम्ही पुढे वगैरे आलो. खालच्या वणी मध्ये पर्यंत पोहोचलो वगैरे. आणि मग नाही का, मी आता ह आमचे ते श्रीराम फायचे ते हे होते ना. आरी तर त्यांना मी कॉल केला, की म्हट का हो गणेश सर वरती चालू आहे. का मंदिर वगैरे. म्हण मॅडम मंदिर अकरा वाजेपर्यंत चालू असतं. आणि पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे अ उभ चालूच राहील, म्हणे तर
हा... हा....
म्हंटलं आहे की, नाही आहे की नाही, मग माझ्या भावाचाही मित्र मध्येेत. पूजेला जो असतो. तो होता त्याला विचारलं, तर मग चालू होतं मंदिर. आणि माझं भाऊ म्हणायचा नको, म्हणे खूप पाऊस येतोय उगाच जायच. वगैरे अस तस बर का, असं आणि आणि मी आणि माझ्या काकूचा मुलगा मोठा सुजित. आम्ही म्हणायचो की जायचं आणि माझं भाऊ म्हणायचं नाही जायचं. लिट ट्रली आम्ही तिथं गेलो ना जेव्हा ते चढत होतो ना ते घाट वगैरे लागता, आणि तुम्हाला सांगते समोर ची गाडी पण दिसायची नाही, हेजल लाईट चालू केले. हेझल लाईट चालू केले वरती, बाप रे म्हटल काही खरं नाही. म्हणजे एकही गाडी मागे नाही, का पुढे नाही, का काही, नाही का काही नाही का, काहीच नाही. इतकं म्हणे आणि अक्षरशः मग ती दोघं पुढं बसलेले, मी माग बसलेली आधी मी पुढे बसलेली होती. मग मी माग आले म्हटलं, बस तू सुजित पुढे बाप प्रेमाने तुम्हाला ना आकली नाही म्हणे आलंय घेऊन बर का माझं भाऊ वगैरे असं म्हणायचं, म्हणे सांगतो तर ऐकत नाही म्हणे. आता बघा म्हणे हे.
हम्म, हम्म.
देवी मातेचं नाव घेतलं, स्वामींचं नाव घेतलं म्हटलं स्वामी फक्त वरती पोहोचू द्या, येताना आम्ही कोणत्या पण गाडी सोबत घेऊ म्हणलं ते गाडीच्या मागे- मागे आणि कुठे हॅझल लाईट पण चालू केली, तुफान पाऊस आणि वरती कसं सगळे ढग येतात, उतरतात त्याच्यामुळे काय दिसत नाही ते. फॉग ज सगळ झालेला. त्या स्नो मध्ये पूर्ण बापरे आणि काहीच नाही, सगळे घाबरलेले एकदम आता काय होईल. गाडी कशी पुढे जाईल आणि हा ते तर आहेच. आहे आणि वरतून दरड पडेल, कधी काही सांगता येत नाही ना. माणसाची वेळ काळ काही सांगून येत नाही, म्हंटलं बापरे आता काय करायचं. पणआम्ही देवाचं नाव वगैरे घेत, घेत, घेत असं मग गेलो. आमचं दर्शन वगैरे पण छान झालं, वरती जाईपर्यंत त्याच मित्र तिथंच होता. बंद नव्हतं गेलं त्याने. का बरंत म्हणे माझा मित्र येतोय, थांबा म्हणे म्हणून आमचं दर्शन वगैरे एवढं सुंदर झालं ना, आम्ही पायी, पायी पाई, पाई वरती गेलो. कोणीच नाही बरका पूर्ण गडावर आम्ही तिघ जण. वरती देवी पर्यंत जाऊस्तर. आणि एखादा दोन एखादं, दोन ते पण उतरताना दिसले तर दिसले नाही ते दिसायचं नाही. आणि अजिबात नाही म्हटलं बाई, अशा याच्यामध्ये जर माग इकड, बीकड आला ना. म्या लाईटीत लागतील म्हंटल. मुल घाबरेल म्हंटलं मी. आणि मग, तसं काही झालंच नाही माकडं वगैरे हच नाही. मग दोन तीन जण भेटलेत म्हणे कावताई मंदिर चालू राहील का? म्हटल हो चालू ठेवणारे म्हटलं ते, आम्हीच चालोय म्हटलं त्याच्यासाठी त्याचा मित्रच म्हटलं. मग अशे दोन -तीन जण भेटले फक्त, पण शेवटी रोपवे पण बंद तिथं रोपवेला गेलो तर आणि मग, मग आम्ही पाय, पायी, पायी, पायी आणि ह्यांचं काही नाही या पोरांना पोर कसे फास्ट निघून जातात. टेन्शन नाही त्यांना, आणि हा म्हटलेय बघा, माझे आहे तब्येत वाढलेली मी आधी सारखी काय बारीक हा नाही. का मी पटपटा पटापटा निघून जाईल. मी एकदम हळू हळू हळू म्हटलं त्याला थांबायच त्याने माझ्यासाठी थांबा. ज्याला पुढे जायचं त्याने पुढे जाऊन थांबा पण थांबा फक्त पुढे. म हे पोर वरती जाऊन बसायचे. पुढे चार पाच बारी -बारी - बारी असतात ना त्या? मग ते चार पाच बारी अन ते पुढे जाऊन सड बसून घ्यायचे. मम्मी आहे च आपल हळूहळू -हळू मस्त मजा घेतली सर्गांची. आणि फुल थंडी विंडी एकदम खत - - तरनाक तिथे वरती वातावरण सगळ्यात भारी. पण मग म्हणजे सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो. आणि तसच च हम्म. आम्ही जेव्हा कुबेरला पण चाललेलो होतो ना?
हम -हम.
तर सगळे जण म्हणायचे नको जाऊ म्हणे तिकडे दरड कोसळलेली आहे. सापुताऱ्यातला तो घाटच तुटून गेलेला आहे म्हणे रस्ता नाही असं नाही म्हटलं. मला मला पाच कुबेराच्या वाऱ्या पूर्ण करायच्या होत्या. तर मग माझ चौथीच होती वाटत ती पावसाळ्यातली. हा चौथीच होती. आणि मग मग म्हंटलं नाही म्हटलं मी जाईल म्हटलं. चल म्हटलं आकाश आपल्याला बरोबर रस्ता वगैरे पण मिळेल स वगैरे अस. मग सगळे माझ्या मुळ मग बाकीचे पण तयार झाले बरं का? म्हणजे माझी - - बहीण न ती यायची. आणि दुसरे पण माझे भाऊ आणि ते पण तयार झाले का हा चला बुवा चला -चला -चला. तर मग अ आले ते सगळेजण. आणि सगळेजण म्हणायचे की आता भेटत की नाही? पुढे रस्ता चालू आहे का नाही. पण
हम्म.
देवाच्या कृपेने रस्ताही चालू होता. सगळंच होतं फक् तर ते असं बांधून वगैरे ठेवलेलं होतं ते दगड वगैरे पडलेले होते. ते साईडला. झाड वगैरे पडलेले होते. सगळे रस्ता जो ब्लॉक झालेला होता तो. पूर्ण मोकळा का झालेला होता. हम्म.
ये ना अफवाह असती. काहीतरी ना आपणच्या समक्ष गेल्यानंतर आपल्याला सिच्युएशन दिस
नाही. त्यांनी दोन रात्री मध्ये ते काढून टाकलेलं होत. कारण की गुजरात हायवे आहे ना? तो. तर मग मोकळा करून देणं त्यांना गरजेचंच होतं. म्हणून मन नाहीतर पूर्ण ट्रॅफिक जाम झाले असते नाशिक कळवण रोडचे. हो मग हे दिंडोरी -बिंडोरी सगळं ब्लॉक.
आ ऽ आपल्या तिकडचं देवबान पण खूप छान आहे ना? देवबानला पण पाणी वगैरे आहे तिथे गेली होती मी तर मग श्रे -श्रेयाच बोलली होती मी. सव्वा महिन्याची होती ना? तेव्हा तिला घेऊन गेली होती. कारण माझ्या कॉम्प्लिकेशन सांगितलं होतं डिलेव्हरी मध्ये तर मी बोलले होती का मी घेऊन येईल. ते इला नेल होती. न्यायचंय पण योगच येत नाही देवबाणला जायचं. कारण तिथं आम्ही गेलो होतो ना एकदा? काकाच्या ऑफिसचे सगळे जण गेले होते. आम्ही तिथे आहे ना? सगळं सामान घेऊ गेलो होत मस्त पै कि पावसाळाच होता तेव्हा मस्तपैकी खिचडी बनून खाल्ली होती आम्ही तिथ भेळ ती भेळ खाल्ली नंतर मग खिचडी बनवली होती.
हा तस आमच्या आत्याची देवी हे बोलाई माता तर तिकडे पण जातना यना. तिच कस ते मामा ट्रक वगैरे चालवायचे ना तर मस्त त्यांच्या त्या गाडीमध्ये ट्रक मध्ये बसून वगैरे मस्त एन्जॉय गॅस न्यायचा गॅसची टाकी न्यायची.
बघितला यांच्याशी. ह्या ह्या ट्रीपला जास्त मजा येते जी आपण जास्त प्लॅनिंग कर तो हायफाय याच्यामध्ये सुविधामध्ये जातो त्याच्यात मजाच येत नाही.
नाही ह्याच्यामध्ये कस आणि एकदम भारी बर का आणि सगळे बरे नुसत आम्हीच नाही ना आत्या म्हंटली आत्याचं कस राहायच. ते निघाली म्हणजे तिच्या पाच नंदा परत तिच्या इकडच्या तिघी भाऊज जया म्हणजे माझ्या मम्मी काकून त्या आणि आम्ही भा चे एवढे सर्व. सगळी पोर मस्त गाडीमध्ये वगैरे वगैरे जायच बसून. तिथ खिचडी भात बनवायचा पुरण पोळीचा नैवेद्य वगैरे ते बनवायचे.
मज्जा येते मज्जा येते भेळ आणि भेळ खायला. पण मजा येती अशा वेळेस बेण हम्म. ये पा बाहुबली डॅमला पण आम्ही ना चालत्या पावसामध्ये चालत्या पावसामध्ये गेलोत आम्ही दर दर दरदर पाऊस पडतोय आणि ह थैलीमध्ये आम्ही पिशवीमध्ये भेळ तयार केली आणि इकड पावसात पावसात भी तो पण आहे त्यात पिशवी मधून भेळ पण खातोय अशी मज्जा केली. ते आम्ही म्हणजे तेव्हा थंडी पण नव्हती वाटायची आपल्याला अशी.
नाही नाही अशी थंडी वाटतच नाही बिराय बाहेर फिरायला गेल्यानंतर.
नाही वाटत आणि आता मी त्या दिवशी फक्त ओली झाली. तर माझ डोक ओल झाल तर नंतर मला अस जस डोक असं दुखायला लागल बिलकुल. म्हणलं बाई जरास सहन नाही होत नाही आधी अस नव्हत होत आधी किती ओल झाल तरी
या शनिवारी म्हणजे ते ऑफिसचेच होते अ ते आस अश्विनी मॅडम वगैरे होते हे सर पण होते. नाही त्यांचच प्लॅनिंग होत मला फक्त त्यांनी मध्ये घेतलेल होत त्या अश्विनी मॅडमने मला. कॉल केला म्हणे मॅडम बघा ओ म्हणे. हे असे भाऊ असतात का म्हणे म्हटल काय झाल? मला काही कळलच नाही आधी अचानक फोन केला अचानक सुरू झाल तर. मग हा म्हटल नेमक झाल काय? म्हणे आओ बघा ना चला ना म्हणे मॅडम कुठेतरी फिरायला वगैरे जाऊ म्हटल मी फिरायला जा जायला ना एनी टाईम रेडी राहते. फक्त मला नेणारी व्यक्ती पाहिजे राहते म्हटल कुठ बी रेडी राहते म्हंटल. तर मग साबूत तारा जायच होत पण मग ते थोडस सगळे म्हण म्हणजे मलाच खूप अनकमफर्टेबल होत कारण की एवढं काय जास्त कनेक्टेड आहे नाही त्या मॅडमशी फक्त फोनवर वगैरे जास्त बोलण होत. तर मग मी मस्त स यांची सरांशी वगैरे बोलून घेतल म्हंटल की आओ नका म्हटल मला न नुसत ऑकवर्ड फील होईल तिथ. का बरं माहिती नाही बाकीचे आहेत म्हंटल ओळखीचे सर्व. पण तरी नको म्हटलं मला नाही यायचं तुम्हा लोकांना जायचं तर जा म्हटलं. त नाही म्हणे मी पण कॅन्सल करतो सगळ्यांचच कॅन्सल करून टाकलं. मग सर्वांना असं सांगून दिलं का माझी या काकांची तब्येत बरी नाहीये ना तर मग त्यांना पुण्याला नेलेलं आहे तर मग मॅडम पण पुण्याला चालले आहे. आसं सांगून दिलं सर्वांना डायरेक्ट प्लॅन कॅन्सल. मग म्हटलं माझ्या मैत्रिणी वगैरे राहिल्या ना नाही हा. मग ते तेच म्हटले ना मग तसच झालं हम्म तिकडे काय आहे छान असं फिरायला आपल्याकडे कसे आहे
इकड भरपूर मिळेल तुम्हाला मांडव आहे मांडव ऐकलं?
नाही त्या दिवशी तुम्ही बोलल्या फक्त.
हा ऐतिहासिक प्लेस पूर्ण तुम्हाला त्या जे राजा महाराजांचा प्लेस असत ना फोटोशूट साठी आणि हरियाली वगैरे असते ना ते भेटेल तुम्हाला तिथं खूप छान पैकी व्ह्यूज खूप छान भेटतील ह्या पावसाळ्याचे व्ह्यूज येतील तिथं. ते माहेश्वर आहे माहेश्वर मध्ये पण तुम्हाला पाणीचं धरण वगैरे आणि ते व्ह्यूज वगैरे पावसाळ्याचे जे असतात ना फिरण